टॉपिक वुमेन इम्प्रोवमेंट हा आहे. वुमेन एम्पॉवरमेंट आहे आणि मला वाटण ता खूप महत्त्वाचा विषय आहे का रण महिलाच सशक्तिकरण फक्त महिला साठीचे नाही तर संपूर्ण समाजच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.
हॅलो मी छान आहे. हो मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे. महिलांना अधिकार दिले नाही तर त्यांना शिक्षण आत्मविश्वास. सुरक्षिलता.
एक स्वलंब घेण्यास स्वातंत्र्य देणे. तितकंच महत्त्वाच आहे.
अगदी बरोबर मला वाटन महिलांना संधी देण म्हणजे समजायला. हा आर्धी ताकदपण देण आहे कारण जर देशातील स्त्या शिक्षक सक्षम आणि स्वतंत्र असतील तर त्याच्या सकारात्मक परिणाम, कुटुंब समाज आणि अर्थव्यवस्था या तिनवीर होतो. ह
आणि वुमन एम्पॉवरमेंट सगळ्यात मजबूत आधार म्हणजे शिक्षण जेव्हा मुलगी शिक्षित होते तेव्हा आईतत नाही अ तर ती आपल्या कुटुंबाला पिढीलाही ही चांगलं शेणे घेते
खरं आहे शिक्षणा मुळे महिलांमध्ये जागरूक वाढते आत्मविश्वास वाढते आणि त्यांना स्वतःचा हक्क संधी आणि क्षमता याची जाणीव होते ते त्यामुळे वुमन अम्पॉरमेन्ट घरा पासून आली शालेल पासूनच. चा व्हायला हवी.
अगदी बरोबर. अ मला अस फक्त शिक्षण पुरेस नाही समाजाची मानसिकता बदलणे खूप गरजेच आहे अनेक ठिकाणी अजूनही आणि मुलगा आणि मुलगी यांच्या फरक केला जातो आणि हा वुमन अम्पॉरमेन्टचा मार्गात मोठा अडथळा आहे
हो हा खूप हे किंवा मुलीसाठी नाही असा एकाला मिळाल तर त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो म्हणून समान संधी देण खूप आवश्यक आहे
आणि वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे मुलींना फक्त बाहेर जाऊन काम करण्या
त्याची मुमेंट नाही तर त्याच्या मताला घरातही महत्त्व देण आहे त्याच्या शिक्षणाबद्दल करिअर बद्दल आणि आयुष्याबद्दलचे निर्णय त्यांनी स्वतः घेऊ शकले पाहिजेत
अगदी बरोबर मला वाटत आर्थिक स्वावलंबना ह वुमन एम्पॉवरमेंट चा एक खूप मोठा भाग आहे जेव्हा महिला स्वतः कामू लागते तेव्हा तिचा आत्मविश् वाढतो तिचा आवाज मजबूत होतो आणि ते आयुष्यात जास्त स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो
अ स्वतंत्रता मुले महिलाना स्वतःच्या पायावर उभे राहा येत आपण
ह
त्याच बरोबर घरका मुला र पले सांभाळताना त्यांना सोसायटीकडून ट मिळण चहे
खर आहे काही वेळेला लोक वुमन एम्पवरमेंट म्हणजे फक्त महिलांनी बाहेर काम करण असं समजतात पण मला वाट त्याचा अर्थ खूप व्यापक आहे त्यात सेल्फ रेस्पेक्ट सेफ्टी इक्वल पर्च्युनिटीज लिगल राईट्स आणि सोशल रिस्पेक्टच्या चांगल्या गोष्टी येतात
अगदी बरोबर मला वाटत सु कुमानमवच्या खूप महच्या भा जर एकणी टॅलेंटेड असली तर अला बाई अब नसर अ ती आपली पोषकणार नाही
हो त्यामुळे महिलासाठी सुरक्षित वातावरण तयार कणे स तयार करणे स समाजाची आणि सरकारची दोघांची जबाबदारी आहे सुरक्षित पब्लिक स्पेस स्ट्रिक लॉस अवेअरनेस आणि रेस्पेक्टफुल बिहेवियर या चांगल्या गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत
मला असं वाटत की एवरमेंट फक्त शरापर्यंत मर्यादित राहाला नको
ग्रामीण नगरिक शिक्षण आणि स्वर तितकंच लक्ष सफाहिज
अगदी बरोबर कारण देशाची प्रगती तेव्हाच खरी होईल जेव्हा प्रत्येक मुली मुलगी मग त शहरातली अस असो किंवा तिला आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल
हो आणि वुमन एम्पॉवरमेंटच्या फक्त नाही तर संपूर्ण कुटुंबला होतो सुक्ष महिला घेऊ शकते
ह
मुले देऊ शकते आणि समाजात सकारात्मक
घडव
मला वाट वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला विशेष वागणूक दे नाही तर त्यांना योग्य हक्क संधी आणि आदर देण आहे इक्वालिटी आणि रेस् दोन गोष्टी त्याच्या केंद्रस्थानी आहेत
अबदीर आणि माटा फक्त महिलाच्या विषयेत नाही तर पुरुषांनीही पॉझिटिव भूमिका घ्या प्लेस वर माजात स खतव चे
हम् हो कारण बदल फक्त क्या दणे होत नाही तो विचार आणि वागणल बदलाने होतो जर मल मुली दोघनाही समानतेची शिकवणी दिली तर फ्युचर सोसायटी अधिक बॅलन्स आणि रेस्पेक्टफुल होईल
अगदी बरोबर ठीक आहे आता पुण्याच्या भागात आपण फॅमिली सपोर्ट
स्ट्रेयटाइप्स आणि रोल मॉडेल्स याबद्दल डिटेल मध्ये बोलूया.
हो नक्की कारण वुमन एमपॉवरमेंट महत्व समजून घेतल्यानंतर त्याच्या वाटेत येणाण्या अडचणी आणि उपाय यावर बोल नाही तितकांच गरजेच ना गिरजाच गरजेच आहे. नेवोलिका वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलताना मला वाट सोशल स्टेरोटाईप हा खूप मोठा मुद्दा आहे. अनेकादा मुलींना लहानपणापासून काही ठराविक चोक कटी मध्ये ठेवण्यात चे प्रयत्न केला जातो आणि त्यामुले त्याची क्षमता पूर्णपणे विकसित होण्या आधीची मर्यादित केली जाते.
हो अगदी खरी हे करू नये. त्या मुलातके पुढे जाण्याची गरज नाही अशा विराज मलने स्वप्ना पासून द जातात म्हणजे या मर्यादित विचारा बदलणेही आहेत
मला वाट फॅमिली सपोर्ट हा वुमन एमपावरमेंटच्या सं सगल्यात महवाचा आधार आहे जर घरातनुच मुलीला प्रोत्साहन विश्वास आणि सन्मान संधी मिळल्या तर ती बारीकच्या जागात जास्त कॉन्फिडेन्से पुढे जाऊ शक ते
हम्म अगदी बरोबर अनेक यशस्वी म लाच्या मागे सपोर्टिव मेमरी असं ते जाना शिक्षणावर करिअर आणि स्वप्नावर विश्वास तो तेव्हा खूप सोपी होते. मोशनल सपोर्ट मोठा आधार
विरोध उघटपणे होत नाही. तर सपेल फोम मध्ये होतो उदाहरणारथ मुलींना शिकू दिल जात पण करिअर बद्दल अंतिम निर्णय दुसरे घेतात किंवा त्यांना काम करू दिल जात घरातील जबाबदान्या फक् त्याच्याच मनाल्या जातात.
हो पॉंईट आहे इक्वालिटी म्हणजे परमिशन देनं आहे. तर फॉर्मलिटीझ आणि रिस्पेक्टचेही बॅलेन्स असण आहे मही त बाहेर अची जबाबदारीही खेळ असा
चाल आजकी चर्चा खूप छान झाली. नमस्कार
नमस्कार